ते?
हा. येतोय ताई आवाज मला. तुम्हाला येतोय ना माझा?
हो येतोय. व्यवस्थित येतोय अगदी. त म्हटलं तुमचा झाला कि मग, तुम्ही मला कॉल करा.
हां. ठीक ए. ठीक ए. हां. म्हणजे माझा झाला का तुम्ही मला कराल ना?
हां. तुम्हाला. नाहीतर तुम्ही वैशालीला करून घ्या. मग मी तुम्हाला करते.
नाही ठीक आहे. कसंही चालेल. कारण माझे भरपूर आहेत. त्याच्यामुळे मग मी करते जस जमेल तस. तर -हा. ह.
म्हणून म्हटलं तुम्हाला चारची वेळ दिली. सव्वा चार पर्यंत संपेल आपला फोन तर मग- जरा मग किचनच काम करून हां. माझे काय चारच
चार नि माझे दहा आहेत ना? भरपूर आहेत म्हणून मग, हां. ठीक ए. ठीक ए. ठीक आहे हां. मग मी काय म्हणते ताई, आता आपण गप्पा मारताना मी ना- हां. विषय मी असा घेते. माझ्या म्हणजे प्रवासातला एक प्रसंग अविस्मरणीय. प्रसंग. जो मी कधीच विसरू शकत नाही. तर आ?
जरूर सांगा ना म्हणलं. आवडेल मला ऐकायला.
तर -खूप म्हणजे वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी- लग्न बारावी पास आऊट झाले आणि माझं लग्न झालं. आणि मी लग्नानंतर पुढे शिक- -त होती.
हं. हं. हम्म.
येतो ना ताई आवाज?
हां. आत्ता मध्ये थोडासा कट झाला होता. पण आला परत.
हा. तर म्हणजे मोबाईल नाही. फोन नाही अशी अवस्था ना त्यावेळी जी - -पे नाही. आता आपण कुठेही अगदी पाच रुपयाची वस्तू, दोन रुपयाची- कोथिंबीर घेतो तरी आपण जी पे करतो. तर तेव्हा अस- तस काही नव्हत. आणि आमच्यातून ठराविक गाड्या होत्या. मुंबई ला जायला ठराविक गाड्या. आणि माझा एम ए चा फॉर्म भरायचा होता. आणि माझ सगळं शिक क्षण लग्नानंतरच झाल. तर असं झालं फॉर्म भरायला गेले तिथे.
हा.
आणि मी मिस्टरांकडून थोडे एक्स्ट्राचे, सॉरी एम ए चा नाही. मी बी एड करत होते. बारामतीला. आणि आ पण माझं कसं हे मुंबई युनिव्हर्सिटी पडते. रायगडच. आणि अ म बारामतीचा पुणे युनिव्हर्सिटी येत होती. तर ते मायग्रेशन सांगितल होतं. का ते तुम्ही करून या. मायग्रेन म्हणून. तर म त्या मध्ये एक चार दिवस सगळ्यांना बी एड कॉलेजधून सुटी दिली होते का, ज्याने त्याने जाऊन युनिवर्सिटीत चेंज झाल्याचा तो एक, हा तर मग मी तो तिकडून बारामतीवरुण इकडे आली. आमच्या रायगड मध्ये. आणि मिस्टरांना सांगितलं मला असं असं अर्जंट जायचंय. तर मग मी म्हटलं त्याचे तिथे जी मुलांनी केलं होतं त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला होता. का पन्नास रुपये घेतात बुवा युनिव्हर्सिटीत. आता मीही तेच डोक्यात ठेवलं का पन्नास रुपये घेतात म्हणून. मग त्यांना म्हटलं जाण्या येण्याचं. त्या वेळेला आमच्याइथुन मुंबईला जायला तीस रुपये उतार खर्च होता बघा. म्हणजे बस चतिकीट. तर मग मी म्हटलं हा जाण्याण्याचं तिकीट. माझ्यासोबत त्यावेळेला मुंबईमध्ये एकटेने जायची हेही नव्हती म्हणजे. मग बरोबर दिरा च्या मुलाला घेतला. मग दोघां तिकीट खर्च. म्हणे हिशोब केला. त्याची जाणे येऊन माझे जाऊन येऊन साठ. असं एक बस, हा. हा म्हणजे तिचे त्याचे साठ. माझे साठ. असे एकशे वीस. नंतर तिथून मग बस चा वगैरे खर्च थोडाफार तीस दीडशे. तिथे पन्नास, दोनशे. आणि म्हटलं शंभर रु मला चप्पल घ्यायचीये. म्हणून मला चप्पल ला शंभर रुपये द्या. आणि म्हटलं शंभर रुपये खायला. म्हणजे आ जेवण आता सकाळी जाणार आणि रात्री येणार. असे माझ्या मिस्टरांनी मला चारशे रुपये दिले मला त्यांनी. चारशे रुपये दिले.
चारशे, हा हा.
हा हा. जेवणाचे शंभर. ते शंभर दोनशे. पन्नास तो. आणि हे दीडशे. असे किती हा चारशे दिले. हा आणि मग तिथे आम्ही दोघं जण गेलो तिथे युनिव्हर्सिटीमध्ये. फॉर्म भरायला. तर तोपर्यंत साडेबारा एक, माझा नंबर येईपर्यंत जवळजवळ एक वाजायला आला. आणि मग ते म्हटले का आता बंद. जेवणाची सुट्टी झाली. अ पुन्हा एक तासाने खोलेल. तर मी म्हटलं चला आता एक तर वाजले. जेवणाची पण सुट्टी झाली. मग आपण जेवून घेऊया म्हटलं. आणि जेवल्यानंतर मग येऊ इथे. तर तो म्हणतो नको. कारण ते मुंबई युनिव्हर्सिटी खूप आउट साईटलाये. व्हीटीला तिकडे एका ह्याच्यात. आणि तिथे आजूबाजूला त्या एरियामध्ये काही मिळत नाही. तर तो म्हणतो एवढ्या लांब जेवयला जायचं. परत तिकडून जेवून इकडे यायचं. मग त्याच्यापेक्षा आपण थोडा वेळ इथेच थांबूया. आणि हे इथलं उरकू. आणि मग जेवून. डायरेक्ट आपल्याला जाता येईल. तर म्हटल चल बाबा आता. काय म्हणजे तो काय ऐके ना. नको. आपण जेवायला नाहीच जायचं. आपण नंतर हे करूया. मग म्हटलं ठीके. बसलो मग तिथेच आपलं. सगळी हो मग मुलं कारण लाईनितून नंबर जाईल पुन्हा आपल्याला नंबर नाही लवकर येणार. हा असे सगळे प्रॉब्लेम होते. मग थांबलं बाई तिथे आणि आ का इश्यू झाला का तिथे ते पन्नास रुपयाच्या ह्याच्याने मी गेली होती तिथे तीनशे रुपये भरले डायरेक्ट. अस तिथ त्यांनी तीनशे रुपये घेतले. ते म्हटलं अहो नाही म्हणे तीनशे रुपये डीडी काढा म्हणे पोस्ट तिथे ते त्यांचे ते तिथे डीडी काढा आणि तो तीनशे रुपया आता आमची बस ते का पाचावर जेवण तर म्हणजे हा आणि अ म्हणे तीनशे रुपये म्हणजे तीनशे पण दोनशे ऐंशी असं काहीतरी तो होता दोनशे ऐंशी त्यातले वीस रुपये फक्त वाचत होते आणि मग ते भरले आता कसलं जेवायला जातय कसल काय कारण ते हे चप्पल तर राहिली दूरच आणि असं भूक लागली होती तर दोघांची तोंड आमची एवढी, एवढीशी मग ते भरले तिथे आपले आता काय तेव्हा. कोन सांगते काय नवऱ्याला फोन करता येत नाही का जी पे पाठवा तर काहीच ऑप्शन नाहीना, हा. घरी आल्याश काही हे नाही मग म्हटलं ठीक आहे. जाऊद्या म्हटलं मग त्याला म्हटलं भूक लागले म्हटलं एक रुपयाला तेव्हा पेरू. म्हटलं चल एक पेरू तर अर्धा, अर्धा पेरु खायला आणि मला खरच तो प्रसंग अजूनही आठवते आता म्हणजे आता आपण कश वयाच्या काय एवढ्या स्टेज ला आलोय आता बि कसंही शॉपिंग ऑनलाईन करा कुठे करा नवऱ्याला नाही विचारत. पण त्यावेळेला नवीन लग्न झालेलं होतं नवऱ्याच्या सगळ हातामध्ये त्यांच्या सगळे पैसे मागायचे कारण पुढच शिक्षण मला ते देत होते मी बारावी नंतर माझ सगळं शिक्षण बी, एड, एम, ए वगैरे सगळं बी, ए तर मग त्यांनाही काही इतकं वाटलं नाही मला त्यांनी मोजून आणि मुंबईला म्हणजे भीती पण वाटायची. पैसे एक्स्ट्रा न्यायला ते पॉकेट मरी वगैरे त्या वेळेला जास्त त्याच्यामुळे त्यांनी मला न ते पैसे दिले आणि मग एक पेरु घेतला दोघांनी पेरू खाल्ला तिथून मग आम्ही बस पकडून सायनला आलो आणि मग तिथे हिशोब केला पै आणि मग रात्रीच्या बस ही फार कमी डायरेक्ट आमच्या गावाला यायला रात्रीची बस नाही. मग आमच्या इथून एक हायवे जातो मुंबई गोवा हायवे आणि तिथून दहा किलोमीटरच्या अंतरावर आम्ही राहतो तर मग म्हणजे तिथून आलो का जवळ आपल्या गावी आल्यासारख्या ना मग मग ते एक हे केलं कारण तिथून आमच्या त्याला त्या वेळेला दीड रुपया तिकीट होता. तेव्हा म्हणजे ही गोष्ट साधारण शहाण्णव, सत्त्याण्णव ची आहे. चित्रपट होता तिथून इकडे दोघांनी मग काय केलं माहिती आहे तिथून जेव्हा बसलो ना मुंबईहून तर असं एक बेरीज, वजाबाकी करत असत आता आपल्याकडे किती पैसे शिल्लेक आहेत. मग इथून किती तिकेट मग तिथून तिथे किती कसं कारण तोही जो सांगते ना मी तुम्हाला का दहा किलोमीटरचा जो अंतर आहे. तिथही रात्रीची काही सोय नव्हती जसं हो त्या रात्रीची एसटी गेलीच आपली तर तिथेच अडकून पडायचं त्याच्यामुळे ती एसटी फार म आणि एसटीनेच जाणं महत्वाचं त्या वेळेला रिक्षा वगैरे फार कमी होत्या हे आता ज्या आहेत. नाय काय म्हणतात त्याला आमच्याकडे विक्रम बोलतात. किंवा त्या डुगडुगी तर हाही ऑप्शन फार कमी होता. हम्म त्याही ना रात्रीच्या तर नाहीच. मग तिथून मुंबईहून बसलो त्या मुंबई गोवा हायवेला तर तिथे ना मध्ये एक स्टॉप येतो आमच्याकडे, रामवाडी म्हणून तर तिथे सर्व एष्ट्या जेवायला थांबतात. कंडक्टर ड्रायव्हर सगळे थांबतात तिथे जेवायला मग आता जेवायला हा मग ते लोक नाय नाय, ते लोक जेवायला थांबतात तर ते सगळ्यांना सांगतात ना, गाडी दहा मिनटं बाबा थांबेल. पंधरा मिनटं थांबेल जेवायला मग कोणाला जेवायचं असेल तर खाऊन घ्या ना आता सगळे अर्धी एष्टटी खाली झाली तिथे जेवायला आता आम्ही काय जेवणार पैसेच नाही तर मग सगळं सगळा अ हिशोब केला आणि त्याला म्हटलं आपल्याकडे तीन रुपये उरतात म्हटलं. तर मग काय करूया आपण एक काकडी तर घेऊया म्हटलं तर म्हणते ठीक आहे कारण भूक पण खूप दिवसभरचं ना सक काळी गेलेलं तर काही एक तिकडे पेरू खाल्ला होता मग म्हटलं च एक काकडी आणि एक रुपयाची काकडी आणली ती काकडी परत तिथे आम्ही अर्धी अर्धी काकडी खाल्ली. आणि मग तिथून तिथे आलो आणि तिथून मग आमच्या स्टॉप वर उतरलो तोपर्यंत माझ्या हात तमध्ये पंचाहत्तर पैसे शिल्लक राहिले होते. हा मग म्हटलं की ते आता हां पंच्याहत्तर पैसे तर तिथून समजा जवळच आमच्या चालत जायला. आणि मग उतरले गेलो घरी आणि आशी मिस स्टरांची वरात काढली ना इथून पुढे कधी कधीही कुठेही मला जाय चं असेल तर मला पैसे एक्स्ट्रा द्यायचे राहिले परत मी तुमच्या हातात देईन. हा हा आणि तरी मी जाताना सारखी म्हणत होते, जरा मला पाचशे द्या. पाचशे द्या म्हणजे एस्ट्राचे द्या पण त्यानी मोजून तेवढे तेवढे दिले आणि म्हंटले तिथे जिथे पन्नास रुपये लागत होते तिथे माझे किती एक्स्ट्रा गेले अडीशे रुपये एक्स्ट्रा गेले. हा म्हणजे तीनशे म्हणजे अडीचशे एक्स्ट्रा गेले ना पन्नास चा आपण टार्गेट ठेवलाच होता कारण मला ईथे पन्नास रुपये खर्च आहे. पण तिथे माझे अडीचशे गेले तर म्हटलं इथून पुढे कधीही कुठेही जातना पैशे एक्स्ट्रा द्या माझ्याकडे शिल्लक राहिले तर ते मी कुठेही घेऊन जात नाही मी घरीच परत घेऊन येणार तुमचे तुम्हाला देणार पण आज म्हटलं इतका मोठा प्रसंग आला होता कारण त्या वेळेला आता आपण सांगतो काय जगाच्या पाठीवर आपण कुठेही जाऊ शकतो आता म्हणजे इतकं आपल्याला काय म्हणतात आता जग जवळ आलंय आपल्याला हां त्यावेळेला तसं होत होतं आता कसं एका मिनिटात आपण कोणाला जीपे केलं काय केलं पैसे पाठवू शकतो पण तेव्हा तंसं नव्हतं. आणि नशीब तो माझ्यासोबत पुतण्या होता त्याच्यामुळे मला भीती नव्हती नाही तर खूप वेगळं म्हणजे भीती वाटली असती. मग घरी आलो त्यांना सगळं सांगितलं असं असं झालेलं आहे. आणि असा कानाला तो बोलतात ना खडा लावलाय ना जर अजून ही तेंव्हापासून आज तागायत अशी एक स्वतःला सवय लावून घेतले का कुठे गेलो नवऱ्याने पै से दिले नाही नवऱ्यानी जरी किती दिले तरी आपली जी पुंजी असते ना त्यातले आपली पुंजी जे असतेच आपल्या जवळ हा मग ते आपले सोबत न्यायचे ते एक्स्ट्राचे पैसे राहिले आपल्या आपल्याच्या मध्ये पण तेव्हापासून ते स्वतःला अशी मी सवय लावून घेतली म्हणजे हा जो एक सांगतोय ना खरंच खूप मोठा माझ्या त्या वेळेला अस म्हणजे प्रसंग आला का दिवसभर चहा नाय पा त्यावेळेला तर पाण्याच्या बाटल्या वगैरे पण अशा विकत नव्हत्याच मिळत सोबत घेऊन जायचं अ असा माझा तो म्हणजे रा
फोन कॉल करा तेही नव्हतं तेव्हा
अं ते ते हो तं एक रुपया टाकून पण ते कॉल करून करणार काय?
कुणाला सांगणार?
कोणाला सांगणार समजा मी नवऱ्याला जरी कॉल केला तर त्यावेळेला आमच्या इथे तर नव्हतंच कुठे कंपनीमध्ये. म्हणजे त्यांची ड्युटी बघून प्लस असं होतं जरी त्यांना कॉल केला तरी पैशांची अरेंजमेंट होऊच शकत नव्ह री थोडस जी पी आहे का अकाउंट काहीच करू शकत नव्हते पण घरी आल्यावर त्यांना एवढी रडले मी म्हटलं आज सकाळी जे घरातून गेले ते आत्ता येते एक अर्धी काकडी आणि अर्धा पेरू कारण दोघांनी त्यांनी एक पेरू दोघांनी अर्धा अर्धा खाल्ला एक काकडी दोघांनी अर्धी अर्धी खाल्ली म्हटलं इथून पुढं म्हटलं असं करायचं नाही एक्स्ट्राचे पैसे घ्यायचे म तो जो काही प्रसंग आहे ना मी कधीच विसरू शकत नाही असा आयुष्यभराचा जो हा धडा शिकला तो जो प्रवास आहे माझा इतका तो प्रवास म्हणजे असं काउंट करायचे एवढे पैसे आता हे हिथं एवढं तिकीट आहे मग हे तिकीट मग आता एवढे राहिलेत. मग इथून किती असा काउंट करून करून मुंबईवरून आलो आम्ही मुंबईवरून म्हणजे त्या टी वरुण तिकडे दादरला दादर त्या सायनला सायनवरुण पुन्हा आमचा तो गोवा हायवे पडतो आमच्या इथून दहा किलोमीटर तिथून पुन्हा एस टिचं तिकीट आणि असं करेपर्यंत फक्त पंच्याहत्तर पैसे जवळ राहिले होते त्याच्यामूळ तो फार सुनावलं हो हो अविस्मय माझ्यासाठी तर फार तो हे आहे. बर ताई ठीक आहे आपला आता वेळ झालेला आहे मी कॉल कट करते. आणि हा हा हा ठीक आहे ठीक आहे चालेल हा ठीक आहे. हा बाय